कुठे तुम्ही? हॅलो.
हां बोल ना.
कुे म्हटलं तुम्ही?
हॅलो पालेला होतो. येतय ना कॉलेज ला होतं म्हणलंग.
आवाज न तर येतय तुमडा
तस काय?
नंतर न शिराय येत आहे आ वास्तवमचा म्हणून
हा का झालाच म का चालत ऍडमिशन तर करण्याचं.
ते सहा तारखेच नंतर कळविणारे
सोमारी का?
पर वापसकाळ नाता
हा. ह्. सलेन
ते या फोनला बिनो तेल मम्मीच्या
हा.
ते आज पाहिलं तर आज आलं ते फोन करायचं.
हा का?
ते पहिले चुकीच काम केलत ना म्हणून ते कॅन्सल होऊन गेल. तसली.
हा.
पनोर बोलत रामानी
बस. चाल ठे होता ना.
चालू ठेवून नाहीणार असं बोलास लागेल त्या पैसे भेटन ते
हो का पाहिलं तर म, लावून ठेवून द्याल तर बाबा तुला काम लू
किती? पितळा
पाच एक मिनिटं ठेवला होता ट्या बाजूला
तसं नाही काल तर गोड ते म्हणे पहिले फोनवर बोलात राहा म्हने
हा
त्याच्यानंतर म्हणे मग नसत चालू करून बी बाजूला ठेवलं चालत म्हणे, आणि मग ते चालू करून बाजूला ठेवलं ना ते मग त्याचे पैसेच नाही आले ते कॉल जे कॉल इमानदारीने बोलले होते ना त्याचेच पैसे आले.
हो का,
कल्याण दिदीन तरच गेल तर मग तिला पैसे काही आले नाही एवढी
हा
प तीन हजाराले असते तीस कॉल चे
हा
तर मग माल नसते सातशे रुपये आले तिच्यातून,
हो का
हम्म हम्म.
तूला आले कि नाही मग,
आता काय कोणत आलं. मला हा सा हकम
सस्य चाले का.
हा आजोग तिच्याहून दोन कॉल बाकी आहे पण म रिचार्ज संपले आज संपलं रिचार्ज
हा
ते रेकॉर्डिंगचा टास्क केल आता ते म्हणत पंधरा आहे. पंधरा पॅरेग्राफ वाचायची आणि एका पॅरेग्राफ माग अठरा रुपये भेटन.
हा
ते सर लोक निघ तिथं हम्म नाहीटात जवळ एक काय
नाही बाजू हो
ह काय ऐकत काय म्हंटलं असं.
न ना अ का पण
अ ब ब तिला आंगळूली न्यायचा आता
ह का
हम्म रडू राहिल ती,
हम्
तुम्ही नाव काय ठेवलं?
नावा तर ते नंदिनीत ठेवायचं म्हणजे ना,
ती तर दुसराच काही म्हणते ना,
काय म्हणते नवन्य
नाही काही नावच घेत नाही ती
हां.
नावच घेत नाही काही
नाय का?
हम्म.
हो.
सवई करु नाका.
नंदन ठेवायच तिच्यावर सगळं
हा चांगलं नाही ना. बाय
हां.
चांगलं नाही म्हटलं.
हम्म.
तुम्हांला रेकॉर्डिंगचा टास्क येल का?
नाही.
तुम्ही अपडेट केलंत ते मग.
अपडेट केलत ना.
रिप्रेश भी मारल होत का?
हां.
ते दररोजच अपडेट वर येत ते ऍप.
रोजस का?
हम्म एक, दोन दिवसाला येतच राहते.
हम्म.
हां हां हां ह
हम्. काय हाय ते? नीट च करायचं म्हणलं. मामा गेलाय हिलतीला.
हां.
हो.
सकाळीच गेलेत दहा वाजता. काय?
आणि मी सगळे म्हणतो काम कर इमिटेशनच कर ना चालू. हुं जा होता कइ पास होता. हा त्यांनी पण.
येड हाय येड. डबल ऍडमिशन घ्यायला काय काय प्रोसेस रहाते?
डबल का?
हां.
म्हणजे आता आपलं फर्स्ट इयर होईल सेकंड इयर ला का?
हां.
काही नाही आपलं आधार कार्ड पाहिजे. मार्कशीट गेल्या वर्षीच पास होईल मार्क मला पाहिजे पास
मार्क मेमो का?
हुं.
तुम्ही जे मला का पाठवेलत पीडीएफ त्याची हे करून घेऊ का काय मग मी.
ओरिजनल येईन ना इकडे आता त्याच काय ऐकतो.
ओरिजनल आलेलं.
इन न आता
हा म्हणजे पहिले निस्त ऑनलाईन निघलं.
हुं पहिले ऑनलाईन निघत ओरिजिनल येत
मम्मी हळू बोल ना.
जेवण झालं का?
हा जेवण करून आलतो. हू.
डबा नहीं आणत.
का म्हणल नाही डबा नहीं आणत.
डबा नाही आणत का?
नाही नव्हता आणला डबा.
चारलाच जाता का काय तुम्ही
हा.
चार वाजताच जात्या.
हा. चारला जातो.
टाइमा कपडून नि होत का?
नाही.
शेती कामं झाली का सगळी
हा आपलं आता काय?
काय पेरलं मग?
हे तेव गेल्या शेवा आणि ते वाल लावला, ते टमाट लावले, मिरची आणि गोबी लावून पिढ बाकी व मका आहे प पुरी हम्म.
त्याच ठिकाणी लावले एक ढबल
हा.
बरच.
आा
शेती का ना आताक्टर का?
ये. ते सरी टाकना पाड देईन तास बर घेतलं ते हम्म. हां सांग चालत ते आहे. आता दिवस वेळ चालत ते त्याला बाय केला ते माग तास गेला काल तर ते तो येऊनय का? वर्षाचा तुला साखरा अस त्यांना वद नेल होते.
काय केलंत.
रोजानं दिलते दुसऱ्याच्या वावरात दीड हजार रूपये रोज कामाला नेलते म्हणलं पंधराशे रुपया दिवसभर अवघ क्रीडा घलं. ठी आहे. खरची छत्रपतीला आयुष्या ब अभ अश्य पुे तुझ बोल पले कसाय त बी ला पाऊस चालू आहे तिकडे हॅलो हॅलो हॅलो हॅलो हो मा अरे सां त तुला वाळत कॉलेज सगळ्यातगळोडीॅ सगळे आप आप करून घेत ना त वापरायचं होत म तर बोलत ना ह पात ते शोधून ते म्ह नाही ब त्याला पा परु